हॅलो.
हां बोला की.
काय करलाय?
काय नाही. हाय घर बसलोय.
हम्म हम्म हम्म.
बाकी.
काय नि बा. कंपनीमध्येय.
कंपनी मध्ये.
हम्म चहा झाला काय?
चार पाच वाजता आणि तासाभरनी.
हा, हा.
काय मग, काम चालूय का?
होय काम चालूये. आताच चहावाला येऊन गेला. चहा पिला.
होय का?
काम ह
काॅसेे करत म कामवर
कामावर. डिझाईन अँड डेव्हलपमेंटची काम असतात तिथं.
हा.
म्हणजे मोठी पार्टस असतात तिथ. हेवी मश मसनींग करतात. आमच्यात.
हा हा.
फाउंड्रीतन जॉब येते. कास्टिंग आणि आमच्या इथ मशिनिंग होते. ते.
अच्छा का?
हम्म. त्याची डिझाईनची कामं असतात. ते डिझाईनमध्ये करतो मी. सलडवअर, काटोकॅर, कटिया. असे सॉफ्टवेअर तेन आहेत. त्याच्यावर त्याच प्रोग्रामिंग करायचं. परत ते जॉबच सगळं. डिझाइनिंग करायचं. हे सगळी काम करतो मी.
चांगलाय की मग.
मग किती वर्कर. मोठी कंपनीये.
होय मोठी हाय की. इथ आपल्या इथे मोठी कंपनीच आहे ती. तरी एक. आमच्या इथ मशनी डिव्हिजन ला. एक दोनशे वर्कर आहेत बघा.
भरपूरे की म. आणि बाकीचे.
बाकीची स्टाफ आहेत. सगळी ती. ती एक वीस जण आहेत स्टाफला. त्यामध्ये, डेव्हलपमेंट हेड. प्रोडक्शन हेड. क्वालिटी हेड. असे हेड लोकांचं. प्रत्येक वेगवेगळे डिपार्टमेंट आहे.
हा हा ह.
ह मग माझं आहे ते. डेव्हलपमेंट हेडच आहे. डिपार्टमेंट मध्ये. मी काम करतोय.
हा हा.
डिझानमध्ये.
बरं.
पार्ट्स असं भरपूर आहेत. भरपूर म्हणजे. प्रोडक्शन ला लोड जास्तय नी. आमच्या इथे.
कंपनी मोठी आहे म एवढे काम करायच म्हणजे कंपनी मोठ्या आ म
होय
दोनशे म्हणजे आठ तीन शिफ्ट म्हण काम चालते का? शिफ्ट कशी असत्या तुमची?
आमची इथ आठ चार चार बारा आणि बारा आठ असं तीन शिफ्ट आहीत आणि सोमवारी सुट्टी असते बघा
म सकाळी चार ते बारा फस्ट
अ सकाळी आठ ते दुपारी चार पर्यंत असते फर्स्ट शिप्ट
तुमच्या वेगळया आहेत काय शिफ्ट सगळ्या बाकीच्या सकाळी चारला पहिला चालू होते तुमची आठला चालू होत्या काय
अ होय होय नाही म्हणजे कामगारांचे जे आहेत का नाही
का
हा ते सगळे आठ चार चार बारा बारा आठ हे कामगारांचे आहेत हा आणि जे म्हणजे असं ऑफिस स्टाफला आहेत की नाही त्यांचं नऊ ते साडेपाच असते
अच्छा म्णजे तुमचं न ते साडेपाच टामिंग आहे
हम्म नऊ ते साडेपाच जनरल ला
चांगल हाय चांगल हाय
हम्म आणि आजूबाजूच्या कंपनीपेक्षा ही कंपनी जरा चांगली आहे हो फॅसिलिटी तेन आहेत परत कामगारांसाठी ओवर्ह टाईम डबल आहे नी आमच्यात
ओवर टाइम डबल आहे काय
हम्म म्हणजे समजा आता कामगार कसं सकाळी आठला आला
हा
त्येला चार ला सुट्टी होत्या
डबल पगार देतात.
हा हे शिफ्टमध्ये एक शिफ्ट काम केला तर आणि तो जर समजा प्लस आणि चार तास ओव्हर टाईम केला
आठ तासाचा पगार देतात.
हा त्याला ते चार तासाचं आठ तासाचं पगारला मिळणार
सोळा तास केला की चोवीस तासाचा पगार मिळणार.
होय आणि मंथली कस आहे पंधरा हजार जर पगार असला त्याचा बेसिक तर महि त्याला तेज समजा ओव्हर टाईम केला पुर्ण ते महिनाभर तर त्याला महिनाभर तीस रुपये पगार येतय.
म्हणजे एक बारा तास केला तर
हम्म बारा बारा तास करत गेला रोजच तर तीस हजार पगार मिळतोय हम्म
म्हणजे त्याचा डिग्री डिप्लोमा लाव
हो आहेक आहे म्हणजे दहावी, बारावी परत आय टी या, डिग्री आणि डिप्लोमा
परवा
हो जे मशीनवर असतात ते शिकाऊ आहीत की, म्हणजे ट्रेनिंग देतात त्यांना भरपूर
हा
एक महिनाभर ट्रेनिंग असतय.
हा हा
ट्रेनिंग झाल्यानंतर ना मग त्यांना मशीनवर काम करायला लागतं.
हा हा हा
असं हाय.
चांगल हाय मग
आणि जास्त पण प्रेशर नसतोय नी कुणाचा, कारण पार्ट्स मोठे असल्यामुळं ते क्रिटिकल असतय नी सगळ त्यामुळं प्रेशर घेऊन पण चालत
गडबड ग गडबडीत काय तर आणि काय तर व्हायला नको. पायावर पडलाय
हम्म
आणि मग पी एफ वगैेरे हाय काय तुम्हाला तिथं आणि कंपनीत?
हो-होय पी एफ हाय की, पीएफ हाय इ एस आय हाय. दोन्ही पण आहेत. इ एस आय म्हणजे फॅमिलीसाठी दवाखान्यासाठी हम्म आणि महिन्याला पगारातून पी एफ पण कट होतोय.
महाा तस पी ई एस आयचा शाप रोडला कुठतर एट्रल कडत अडत
होय होय, तिकड पण आहे की होय ई एस आय ऑफिस आहे तिथं पण.
आणि इकडे एक आईच वेगळ आहे गावात.
आमच्या कंपनीचं येतय, ते यड्राव कडच येतय ते पी एफ च. इ एस आय च हा ते दवाखाना तिथंच हाय न्हव तो.
आणि ते बराय ते तिथं गर्दी नसत्या काय तिथच तुम्हाला.
गर्दी नसत्या आणि नं- नंबर लवकर येते ना तिथनं
हा तेच ना. इचल्या इथ गावात घेतला तर लई गर्दी हाय.
होय. होय-होय दिवस जातोय पूर्ण सकाळी दहा अकराला माणूस आला की
हिशोब बी काढायचा, - लेटर घ्यायच लडतर लई तेला.
होय -होय. प्रोसेस जास्त केल्यात नाही त्याला जरा.
होय.
आणि आता कस झालंय पहिला ते म्हणजे रांगेत थांबायला लागत होत. आता ऍप केल्यात.
अप्लिरेशन लावून हे करतय नंबर लावतेतय की नव्ह अपॉइंटमेंट घ्यायची.
मेंट घ्यायची.
होय टायमिंग हाय तेच, टायमिंगला आपॉइमेंट घेऊन डायरेक्ट जायचं आपल्या
डायरेक्ट जायचं, त्या टाइमिंगला गेला कणी एक पाच मिनिट आधी तर नंबर येऊन
डायरेक्ट कार्ड द्यायच, दाखवायचं अपॉइंटमेंट दाखवायची, माझं होत ए त माझ पण -
होत होय तुमचं पण?
होय आत्ता बंद झालं माझं वर्ष झाल नाही बंद झालं.
हम्म -हम्म
कामावरहूतो होतं माझं
हम्म -हम्म- हम्म मग आत्ता तुम्ही काय करता?
आता हॉटेल घाटलय.
हॉटेल हाय व्हय, म्हणजे ते बंद करून आता हॉटेल लाईन म तेच चालू केलाय काय?
ते काम बंद करून हॉटेल लाईन ला गेलो आता.
हम्म चांगलाय कि मग, म्हणजे बिझनेस चालू केलाय म्हणा.
होय- होय
आणि शेती वेगैरे?
हाय की गावी हाय.
गावी हाय व्हय.
होय इथ नाहीये
हा- हा
हाय व्यवस्थित हाय सगळ काय अडचण नाही.
हम्म. तरी तुम्ही म्हणजे पहिला हॉटेलच्या आधी काय करत होता काम.
टेक्स्टाइलच की कागल एम आय डी सी ला होतो.
हा हा तिकड होता व्हय.
कागल एम आय डी सी ला टेक्सटाइल करत होतो.
हम्म हम ते किती वर्ष केला.
तरी नाही म्हंटला तर. आता बघा दोन हजार नऊ पासून करतोय मी कमीत कमी.
दोन हजार नऊ पासून.
अकरा आणि हे चार पंधरा वर्ष झाली तरी पण.
काय सांगालाय.
होय.
एवढं वर्ष. म्हणजे टेक्स्टाईल मधन भरपूर अनुभव असल तुम्हाला.
भरपूर अनुभव आहे आता.
हम्म. टेक्स्टाईल मध्ये म्हणजे ते पूर्ण कापड तयार होऊपर्यंतच.
होय होय सगळं सगळं.
हम्म.
पूर्ण शर्टटिंग तयार होऊनच बाहेर पडतय.
काय म्हणला.
पूर्ण शर्टस पीस तयार होउनच बाहेर पडत आम्ही जे काम करतोय ते.
हा हा हा.
एकदा एकदा धागा सुत आतमध्ये आलं.
हम्म.
ते पुन्हा शर्टपीस विका विकायलाच दुकानात. एवढ सगळ फिनिशिंग होऊन तयार होऊनच जाते बाहेर.
हम् हम् हम.
अस होतय.
आणि त्याला ते धा पूर्ण ते पीस तयार झाल्यानंतर ते रोल करतात नाय.
ह रोल करत्यात रोल करून पॅकिंग करत्यात.
रोल करून मग त्याला पॅकिंग करून मग ते डीसपॅच होतय काय त्याला. हम्म हम्म.
चांगलं ओळख त्यात.
आता तुमच्या इकडे एरियात म्हणजे असं ते कागलमध्ये म्हंटल्यावर जास्त टेक्स्टाईलच हाय काय दुसऱ्या.
कागल पूर्ण टेक्स्टाईल आणि फॉंड पण आहे फॅन्ड्री लाईन पण हाय आहे. फौंड्री लाईन हाय टेक्स्टाइल हाय मिल हाय.
हम्.
सगळंच हाय कागल एम आय डी सी ला.
म्हणजे कंपन्या असं भरपूर वेगवेगळया हायत.
भरपूर भरपूर हायत.
हम्म हम्म.
आता ह्या मोटरची किर्लोस्कर कंपणी हाय मोटरच्या हाईत.
हां.
ऑइल च्या हाय मोटरच्या हायीत कंपनी.
हम् हम ती पण मोठी आहे नाही कंपनी.
मोठे मोठे भरपूर मोठे चार पाच कंपनी एमआयडीसी यांच्या आहेत.
हा ती एनसी टाईप येते ना.
म्हणजे.
म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीच ना ती तिथली. सगळ्या म्हणजे त्या एमआयडीसी एरियातली.
होय होय सगळ्या टॉपची काय माहिती आहे काय.
हम्म.
त्यांच्या प्रत्येकाला वेगळी कंपनी ऑइलला वेगळी हाय, मोटरला वेगळी हाय सगळ्याला वेगवेगळ्या हाय.
हा
आणि ह्यात चार कंपन्या हैत एमआयडीसी मध्येच.
हा
त्यामुळे त्यांचं एवढं म्हजे टॉप ब्रँड आहे त्यांच सोडा त्यानंतर मग बाकीच्या रेमंड वगैरे तस हाय
हम्म हम्म हम्म.
ते टेक्स्टाईल मधे आली रेमंड वगैरे.
होय रेमन टेक्स्टाईल मध्ये येत्या.
रेमंड ना परत एक अ इंडोकाउंट येतंय.
इंडोकॉंन म्हणजे ते टेक्स्टाइल मध्ये येणार काय आपल हां हां
तिथं नाही म्हणलं तर एक हजार वर्कर आहेत तिथं.
काय सांगालाय एवढ एवढी मोठी कंपनी आहे ती.
पण सगळ्यात जास्त काम करत्या कंपनीत ही.
हो.
एक हजार काम करतेे मग प्रत्येक कामगार ला पगार नाही म्हटत तर पन्नास हजार पगार हाय.
काय सांगालाय.
होय.
अबबबब.
रेमंडला पण रेममंडला पण किती हैत माहिती हाय सहाशे कामगार आहेत त्यांच पण अँवरेज पन्नास पंचेचाळीसच हाय पंचेचाळीस पन्नास पेमेंट. सर सकट सगळ्यांना असं वेगळं नाही कुणाला.
हा.
सरसकट सगळ्यांनाच.
अहहह चांगलं हाय की मग.
अ लई मोठ काम हाय ते.
हम्म. मग तिथं समजा आता ते जॉब साठी काय करत्यात ते म्हणजे असं टेक्स्टाईल मध्ये असं काहीतरी व्हायला लागतंय का शिक्षण.
होय टेक्सटाईल इंजीनियरिंग व्हाय लागतंय.
हा हा हा.
पण आता कसं आता तिथं भरती बंद हाय आता आता नाही घेत.
बंद आहे म्हणजे.
आता नवीन वर्कर कोण जॉइनिंग करून घेत नाही जे पहिला जॉईनिंग झाले ते दहा बारा वर्षापूर्वी तेवढेच.
हा.
परमनंट जॉब आहे ना तो परमनंट झाले सगळे परमनंट लेटर मिळाला प्रत्येकाला.
काय सांगालाय कंपनीतर्फे.
कंपनीमधे परमनंट लेटर आहे त्यांना वयाच्या अठ्ठावन्ना वर्षा म त्यांना कामावरून कोणच काढू शकत नाही.
चांगलं हाय की म.
होय परमनंट जॉब हाय ना परमनंट लेटर मिळालायच त्यांना.
हा.
त्यामुळे सगळ्या फॅसिलिटी मिळणार स गव्हर्नमेंटच्या रूल्स सगळे त्यांनाच लागू हैत.
हम्म. बाकीच्या कंपनीला तसं नाही हो कुठंच.
नाही गव्हर्मंट बद्द कंस गवर्मेंटची सुट्टी असते सगळ्यांना सु मी सगळे रूल्स ला होयत. म्हणून ते काहीतरी कुठन बरावे सगळे सरका ते सुट्टी नसली सरकार सुट्टी यांना मिळतेच बाकी पी एफ पण जातो त्यांच पेनशन पण अठरा वर्ष न्यान चावणार परत.
हम्म. समजा आता आता आषाढी एकादशी आली ही सरकारी सुट्टीच
नाही ह्या भक्त सुट्ट नाही माजान. ह्यात ह्या पण सुट्टया मिळत नाहीत. त्यांना कुठल्या मिळणार ह्यच्या आपल्या